हॅलो. अरत काळ संजय उसलेल ना बोल ना बाई काही? हॅलो बोलत नाही त्या हॅलो आवाज नाहीऊ राहिला? का म्हणे काही विे पण कसला का फोन पुढे हे कायट? नाही चालेल चाले.
हॅलो! हॅलो
हा बोलातारा हॅलो
वा बोला जा ना फटाफट.
तुमचा आवाज नाही येऊ राहिला मामी.
येतो ना ग?
इवराय ना आता बोला
ब सर बारीक
त क राजज
हा
जेवण झालं काय?
मझ त्याच ते चालू जेवण झालं का खाल्ल का?
त्याचं सकाळच तेच चालू आहे ळ तारख
हम
हम्म अ तुम्ही जेवत नाही आहत तुमची तब्येत खराब झाली म्हणून बाया विचारू राहिल्या तुम्हाला
न ल वयाता
हम्म पापडाचा व्यवसाय बंद आहे तुमचा सध्या तोवर जेऊन घ्या आ हा तोवर खाऊन घ्या ह कस वा झाला हम्म काण बाजरी ह लावल घी लाव यांच फोनच स्पीकर खराब आहे, लई बारीक आवाज येऊन राहिला मामी तुमचा.
नाही तोच खराब ये माझा नवा फोन ये
तुमचा नाही हे रेखा काकूच फोन आहे. हा रेखा काकूच्या फोनवरून फोन केला तुम्हाला ते
नाही मग फोनचा खराब ए काय?
चाल नवीन माहिती मला
हम्म मी लावीन तुम्हाला आता हा ठेवला
अगं बाई! लाव ना माय मग नाव नका घेऊ फक्त मग सांगिती एकेकीला
तुमची भी घेतो आम्ही ते पाच मिनिटं थांबावं लागत ना आणि कॉल झाल्यावर
किती का ग?
दा किती झाले आता?
हो साडेतीनशे
तीन झाले आताशी? दहा मिनट बोला काहीतरी
हम्म
वेळ कधी आहे का? हा कोणी च नाही कोणी
हम्
धरा हॅलो
हम
काही दर्शक मोठ्या भाला ना आहेत स्पीकर रायल ना
पोराला कुठे टाकलं शाळेत?
जैन आहे का जैन?
हा
आहे
नाही ग
नाही ये
आहे ना
हो म हम नाही ना त्याचा स्पीकर जाईल आहे तुम्ही तिकुन बोलत राहा फक्त दहा मिनिटं आम्ही
हा हा हाव करायचं नाही नाही करायचं
हवं
हो स्वताचत काय लावलं?
रायचा दिऊ मगत खाना पिना चालु आहे म्हणे सकाळ चा-
काय करत्या या खाण पिन झोप? पण झोपणं खाण पिणं दुकानांवर
होव का म्हणूनच फ्री तुम्ही-
ह पाळी दरवाजा
आं
मारज होकड.
बोलत रहा अशा मारीत रहा गप्पा आजेन उनवली आपल्या गावात आता. सहा मिनिटं राहिले हो तेवढे पुर्ण करा बस धन्यवाद तुमचा हॅलो-..
माझे घरी आहे -ग.
मी म्हणतं होते माझा घ्यान तुम्ही- फोन.
मग मी काय करू राहिले आता.
नाही आधी माझं घ्या तुम्ही-
का येवुत द्या ना व आताच होवु ते दे-
ममी ला विचारून घे- आर नाय हाय ती घरी.
काय झालं-?
रिकामा ऑडिओ अव ज्याने फोन केलाय तु माग्या ती म्हण तुम पहिले माग्या
अरूणा ताई घरी आहे का?
हा ना-.
अं. म्हणुन आता ही घरी आहे का?
रिकामा ऑडिओ नाही ना मला तुमचं काहीच बोलेल.
बरं बाई.
मला येतंय तुमचा आवाज.
तुमचं येतंय आमचं
बरं बरं.
हां.. मग मी तुम्हाला क्लियर ऐकायला येत असंल हाय ना. - म्हातारी आली काहो ही घरी रिकामा ऑडिओ त्यांला कोड माहिती आहे का? त्वा फोन हाय का आता घरी? रिकामा ऑडिओ मग. पूर्ण झाले आहे. होती वंदना मॅडम. वंदना मॅडम हम्म. आली का बाई दिव्या शाळेतून. बसमहून का हुन नाय आली ग? पायी पोर घ्या. गिरणीत. बरी बस किती रिकामी एवढी एक पोरगी बसून आली काय माहिती बाई.
रिकामा ऑडिओ
हम्म.
त्याला पोरांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरायचे होते
हम्म
हा.
तीन हजार वर्षाची.
हम्म--.
घ्यायचे नव्ह. कोणच गायण्याची बाबा
वाड हाय ते. बाई पोरीची जात असली की फरकच पडतो लय काम करती की.. आणि तू गरीच होती तो काय ना अंगर वाढला असं करतोला अच्छा
ह
जायचं नाही का बाबा अंदच इंदापूरचा पुढसे बी मागसे मागचे बी पोरग बी तुमचं कायलाज कोण निघेल तु कन्नडला जायच ना चहाचे भांडे दोन हम् सगळं तसंच आहे लई अवघड आहे बाई कोण? बोलत होते माखी काकू सग कार्य आपच चालूत म्हणतेनी चालू टॅक्स मधलं घ्यायचं ना तो खऱ्याफ म ना टाकून पण ते फोकतट चाल मला. - त्या मम्मीच भी काही नाही याच्यात - याच्यात भिले तूहाला. -
ह
बट हव का बरं. -